हॅलो. हॅलो हॅलो
हा बोल के
हा आत्ता भाऊ कॉल यांच्यावर
ते काय ते
हा येतोय की तुझा माझा य
हा हा हा येतयेत येते जेवलायस काय
जेवलो तू जेवलो तू
जुनस हो हो जेवले जेवले म्हंटलं
तु का
घरेस घरेस की काय नाही बाबा बसले बघ मोबाईल घेऊन आ हा हा बर बाकी आणि काय आणि अ हे मी विचारलेय जयला ऐक की
हो फोन केलताच जय ने काल
जयला होता अड रावलं नव्हतो ना इकड माझं काम चालू होत इकडं तिला फोन आला
मी सांगितलं त्याला तुम्ही वर्षाला जरा फोन कर कन्फ्युजन मध्ये आहे म्हटलं मग हा करतो
का
हम्म
म्हणलं वय
हॅलो हॅलो
म्हटलं सांगा
हॅलो
नाही केला लागेल तुझा फोन झालात की
हम् हा तिचा आवाज ऐकू नाही का नता का बोलून बोलून हॅलो.
हा येथे बोल आता.
हा ठीक आहे आवाज बहुतेक हा घ. अ म ममी विचार ऐक ना, मी विचारलं त्याला काय जयला. ते पेह्याचं म्हणजे नाव घे हे करत नाही म्हणजे ते दोनशे कमी आलयं म्हटलं ना, कॉल ते कशाचा आहे तर कॉल कॉलिंगच आहे म्हणतोय बघ
कॉलिंगचे आहेत.
होय होय कॉलिंगचे आहेत आणि ते खालचे जे म्हणलं ना, तुला की तेवढे आलेत ब तेराशे असं काहीतरी ते अ ट्राय अ. व्हॅलिडेशनचे आणि ट्रांजेक्शनचे आहेत असं म्हणतोय तो
असाय होय.
हा
मला फक्त लोकवाणीचे चौऱ्याहत्तर झाले ना
मग तुझ हे किती झाले, तुझे कॉल किती झाले?
कॉल माझा कुठे एकच झाला. तो पण थोडंच झालंय जास्त काय झालं.
अच्छा, मग त्याच्यामुळे आय थिंक झालं असेल तस
हा.
हम्म. तेच मी बोललो त्याच्याशी मगाशी ना, तेव्हा मी विचारलं मी म्हणलं करणारच होतो म्हणलं तुला. तव्हा सांगताना मग तेन सांगितलंय सगळं अजून हेी कर म्हटलं हम्म बाकी आम्हासला पण फोन केला होता. काल हम्म हो केलो होतो. काय नाही तेच काय नाही तेच म्हटलं, मोबाईल घेतलीस काय होय म्हंटली नवीन घेतला. काय त्याच्यामध्ये त्याचं कोणतं कामच होईना, झालतं म्हणली फोर जी होता ना तिचा
हा तो जुना होता का भरपूर?
हो मग किती बारा वर्षी झालं म्हणली वापरतेय म्हणायला लागली.
बारा वर्षे काय आठ न पाच-सहा वर्ष झाली का?
म्हंटली का चुकनं ऐकण्यात बहुतेक माझ चूक झाली वाटतं, म्हटली बाबा तस तरी मग त्याच फोरजी होता म्हणायला लागली. कोणतं ॲप जर घ्यायचं म्हणलं तर प्रॉब्लेम येत होता. एरर व्हायचं मग दुसऱ्यांना सांगायला लागत होतं डाउनलोड करूत मग म्हणला द्या वगैरे असं म्हणून म्हणत होती म्हणून घेतलं म्हणली. बहुतेक पस्तीस हजार रुपयेला पस्तीस हजार म्हण
हो अग मोबाईलचे रेट भरपूर वाढलेत गं बाई
खरं एवढे?
अ अरे आता पंचवीस-सव्वीस हजारचा मोबाईल आता पस्तीस हजाराचा घेतलंय तिनं ऐक ग म भ
आरेरआणि अरे ऐक की माझं पण माझं काय झालं मधनच ना, राइश रेड कलरची लाईन पडल्या रे माझ्या मोबाईलला काय होते काय म्हण डिस्प्ले जाते होय. नाही वन प्लस आहे.
अ वन प्लसला अपडेट वगैरे केल्यानंतर ते जाऊ शकते. ते तेला काही हे किंवा डिस्प्ले तर जर ते गेलं नाही तर लाईफ टाईम मो मोबाईल डिस्प्ले वॉरंटी आहे. तू क्लेम करू शकतेस क्लेम क्लेम करू शकतेस तू पण
का अरे झालं ना रे लगेच होय पडलाय आणि आता किती वर्ष झालं मला वाटत चार वर्ष झाली चार क पाच.
माकड गेल्या वर्ष इ तरर घेतलीसतो वन प्लस नडस.
अरे हेना घेतलंय रे ते अ गिफ्ट आहे ते त्यांच्या अनिव्हर्सरीला. सॉरी बडडेला नाही नाही अनिव्हर्सरीला गिफ्ट घेते त्यांना मी ना.
तू घेतलेच आहे.
हो मी त्यांना घेतलं मला नाही घेतलं मी त्यांना घेतली.
कोणता गेलाच त्यावजी.
त्यांना हचाच की मला त्यांचा वनप्लसचा नेरे व्ह्यू साब होते.
अगे होता तो. तू वन प्लस आहे तु याड वन प्लस आहे ना. वनपतचा काय तर नवऱ्याने घेतलेला नत तुलाडे गिफ्ट वाढदिवसाला.
हा मला त्यांनी गिफ्ट घेतलेला रे हा त्यांनी मला घेतला होता.
ते सांगाले म चार की पाच, वर्ष झाले हा मग ते चार की पाच वर्ष ते झाला याईनी मला घेतला होता मंग आता दरवर्षी मी अनिव्हर्सरीला काय काहीतरी घेते रे म्हणून, मग या वेळेला त्यांना मी हे घेतले ह्या वेळेला म्हणजे वर्ष झालं घेऊन सोड ह्या बडडेला तेवढं काय घेतलं नाही. ये.
असच चालायचं एवढं काय मी आजपर्यंत अजून काही घेतलं नाही बायकला.
नाही बाबा घेतले मी अनिव्हर्सरीला चुकवत नाही कधी मी त्यांना.
अ न बायकोन मला एक वेळ घेतली पण मी अजून बायकोन मला काय घ्यायचं झाललं. बायकोूनच जरा का ना दिणे मला. हो वाढदिवसाला वगैरे- मला तेच उ झाारण
नाही मी देतलं नाही एक म्हणजे ड्रेस नाही झालं तर ड्रेस तरी घेते एकदा अंगठीी घेतलेली. मग त्यांनी घालतच नाहीत रे.
मुगा होय तिने पण मला एक दोन वेळाटी घेतली. पण मला घालतच आहे ती म्हटलं. ला मला जमतच नाही ते अंगठी कामात चालत नाही का अंगठी आमच्या सदी जरी घातली तरी मग घ तरी खब हो काळी पडते वरे अस होते ना इडे कापडात वगैरेे केमिकल ते ते सारखं हातला लागून वगैरे ते काळे पडतात भरपूर मग ते चांगलंचेत नाही ना. सोन्याच्या सोन्याच्या नाही चांदीच्या वगैरे सोन्याच्या म जास्त सोन्याच्या मला सवयच नाही का- भरपूर यायची नाही माझी आणि मोठी पण आहे सासरण दिलेली ती घरातच असते मी म घालतच नाही त मला सवयच नाही. ते आवडत नाही मला ओवर वाटते मला ते असं-
आमच्या यांना पण नाही बाबा असलं काही याड नाही. मग ते सवण्याची जाती केली ते मी त्यांनी घातलंच नाही. मग शेवटी परत तेच मोडले आणि त्यांनाच पे ते काहीतरी करा म्हणलं पैसे बस ठेवून ठेवून काय करणार आहे म्हणताना तेच त्यांना हे केलं. मग आता म्हणलं त्यांना वापरण्यासारखं एकदा वॉच पण घेतलेलं त्यांनी वॉच पण घालत नाही.
आता वॉच म्हळाला स्मार्ट वॉच कि नाही दोन पडलेत ते पण घरात. पडून पण खराब होत वापरत मर.
म्हणताना म्ह मग ह्या वेळेला म्हणत त्यांना मोबाईलचाला त्यांचा झालाच होता म्हणून मग मोबाईलच घेतला. वापरातलंच घेतलं. पोर तुम्हाला घेतेत म्हणून तुम्हाला वापरू वापर काय ते वापरता येत नाही रे. होकन.
मतो वापरायच.
कोणतं.
हातातला कंडस अंटी वगैरे तू घालाय
नाही रे असलं आम्ही घेऊ का आम् का पोराय का ं घाून फिराला ऑलरेडी माझ्या हातात आहेत आवाज खाली का.
तसं पण जमतय तुला दादागिरी करायला.
काय झाले की बाबा आज म किती आहे दादागिरी करू. नाही आता करंच आता दादागिरी करून कसं चालेल. नाही नाही वादळ शांत कधी होत. नाही वाढेल ख शांत होत नाही असं आहे माझ. बहुजन्य विचार वाजळ शांत आहे का.
अ म्हणून तू यासग यायला घाबरत अस त जेगडे अला हीच हीच आा आहे त हिची मित्र कशी असणार मध्ये होऊन घाबरत अस की.
नाही रे नाही असं काय नाही.
हो क नाही
नाही नाही असं नाही रे ग बस कायतरीच म्हणते.
होज.
म्हणजे जेद्या जेद्या तर काय मला म्हणतेय. लेड्र लनची त्याला मारलेलं नसत. ेतला रे आग म्हणजे बडबडल म्हणून मॉनटर होतो. म्हणून त्याला मारलं नुसत तीच म्हणते मला हि न मारलेली लवान लुट्टी
होांड होतीस तू आगा होतीस तू आगा
खरच होत नाही मला तरी काय वाटत नाही नाही बाबा मला तरी वाटवत नाही नाही नाही
अभ्या
खरंच आठवत नाही रे
आम्हाला आठवते मला एकच आठवते मला मला तेच एकच आठव्या चांगलं वाटलं मला भरपूर मला एकदा मुलगीला मारलेला आमच्यावर आपल्यावर घाातल्यास ते मला डोळ्याला लागलेल भरपूर डोळ्यावर मारलेल मजा
डोळ्यावर लागलेलं ग माझ्या आणि त्यावेळी तू बघायला आलतीस बगुरी किती लागली तुला ते अजून वाटत तुम्हाला कोणतीच मुलगी आज विचारलेली येऊन डोळा बघितली म बघूरे डोळा बघ सांभलीस अरे म्हणलं ह विचार आलेले मला त्या बाच ना
अ नव हतेव मला खरंच अजून पण आठवत नाही बाबा मी आले होते
ह तू आले होते म्हणजे वर्गात नव्हती बाहेर असं विचारायला आले होते च
बच
ह तेिवा्हा संघ अजून कोणतरी होती आह
हॅलो
काय आठवते म्हणलीस हॅलो हा
हॅलो हम् हॅलो. नको राहू दे की हॅलो हे घे रे दूध पी
नको मला दे
काय ते हॅलो. हम् काळा व तिथून कार्ड घेतलं गेतच कर बाबा म्हण त्याला हॅलो.
बोल की प ना काय.
हॅलो.
हॅलो. झालं चला दहा मिनटे संपली
ह.